हां बोल ना गं.
काय करत आहे?
काय नाही बसली होते, मुलासोबत खेळत होते, तू काय करत आहे?
अच्छा अच्छा, मी पण बसली होती, म्हटलं आता कुणाला तरी कॉल करायचं.
अच्छा हा का, खूप दिवसांनं आठवण आली तुला तर.
हहहहहह.. हो, बिझी शेड्यूल असते, आज सुट्टी आहे तर म्हटली करून बघते कोणाला कॉल.
अच्छा अच्छा हा का.
हां, काय करताय आहे, काय म्हणते, पाऊस येतय का तिकडे आता?
नाही ग आज तर ऊन आहे, म्हणजे आता तीन दिवस आला कंटिन्यू पाणी पण आता आज नाही आहे, आज चांगली ऊन दिसत आहे बघ होत सायंकाळी, हम्म इकडला कस सांग हा इकडल कसं आणि सांगता नाही, येना अचानक पाऊस येऊन जातो इकडे ऊनच राहत ते आणि पाऊस येऊन जातो, काही मोसम नाही बनत काही नाही बनत
हा हा हो येऊन जातो पाऊसच. तुला आवडते का पावसाळा?
अ पावसाळा म्हणजे मला फक्त दुरून बघायला आवडते पाऊस बाकी आणि थोडं बहोत भिजायला पण आवडते, पण असं पावसाळा म्हणजे मग पाऊस गेल्यानंतर वगैरे मग मला आवडत नाही, कसं तरी किचकिच वाटते आणि
अ म्हणजे पावसाळ तेवढं नाही आवडत मला, हिवाळा उन्हाळा ठीक आहे मला हिवाळा आणि उन्हाळा ठीक वाटतो.
अच्छा! हो मला पण म्हणजे हिवाळा आणि उन्हाळाच आवडतो.
हा हे.
हम्म तसं म्हटलं तर कसं सगळ्याच ऋतूमध्ये काहीतरी चांगलं ना, काहीतरी वाईट तर असतेच नाही का?
हा तेच.
आता उन्हाळ्यात. पण आपल्याला उन्हाळा आवडतो, सगळ्या गोष्टीमुळे सुट्ट्या असतात किंवा फेरायचं म्हटलं म्हणजे थोडं चांगलं वाटते. पण म्हणजे मग कधी कधी इतकी गरमी होते, लाईटची प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम.
हा ते तर आहेच म्हणा, आणि कसं म्हणजे सग सगळे ऋतू
ते रे बाबा सगळी कामं वगैरे करायला गेलं तर थंडीच वाटते मग बाहेर उन्हात बसतो म्हटलं की, मग उन्हच लागते.
हा ते तर आहेच, आणि कसं सगळे ऋतूच गरजेचे आहेत ना आता आण का, असं आपण म्हणतो आपल्याला पाऊस नाही आवडत मग पाऊस नाही आला थोडं चालणार आहे आपल्याला आपल्याला वाटच बघावी ला तिथं पाणी आलं पाहिजे म्हणून.
पाऊस आला की कसं चांगलं‌ वाटते, पाऊस आल की म्हणजे सगळ्या, पाण्याचे प्रॉब्लेम्स पण ठीक होऊन जातात गावाकडे तर पूर्ण विहिरी वगैरे पण भरून जातात.
हो आपल्या गावाकडलं चांगलं आहे का? इकडें कसं म्हणजे थोड प्रॉब्लेम जाते पाण्यासाठी म्हणजे पाणी होय, टायमानुसार येते पाणी वगैरे तेच म्हणून मग आता पाणी वगैरे येऊन राहायला चांगला तर होऊ शकते आता, म्हणजे समोरच्या सीझनमध्ये कंटिन्यू राहणार पाणी म्हणून
हो ते पण आहे, गावाकडे कसं पण ‌पावसाळ्यामध्ये नाही का खूप कचकच वाटते, कारण तिकडे कसं शेतीचाच माहोल असत ते ना आता. आता तर पावसाळ्यामध्ये सगळी, रोवणी हे ते सुरु होऊन जातात मग चिखल वगैरे तर चिखलाचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणा पावसाळ्या तिकडे खूप छानच वाटते म्हणजे झाडं वगैरे पण मस्त फुल हे ते येतात, फक्त प्रॉब्लेम कसा म्हणजे पावसाळ्यामध्ये पण काही काही निघतात ना, तिकडे एक तर गावामध्ये अ सॉरी इथे राहतो ना आम्ही शेतामध्ये, तर कसं साप वगैरे हे ते म्हणजे ते, छोटे छोटे किडे हे ते निघत असतात तिकडे खूप
अच्छा असं आहे का.
तिकडे खूप भीती वाटते म्हणजे मला आता साप वगैरेच निघतात ना त्याचीच खूप भीती वाटते बाकी सगळ. पावसाळा वगैरे म्हणजे चांगलंच वाटते म्हणा बस इतकंच आहे की ते किडे माकोडे. ते निघत असतात ना हा खूप जास्त गावामध्ये त्याच खूप जास्त अस. तसं ते म्हणजे चावना. वगैरे नसतात ग पण कस भीती वाटते ना आपल्याला आता बघून.
हो तेच कणकण जाणवते अंगाला आपल्या
का ते कुठला तरी साप निघतो ना त्याला तर घाबरतही नाही म्हणजे जवडून जातो तरी घाबरत नाही कस. त्यांना सवय आहे ना ह हा हा मी पण म्हणजे कसं आम्ही बघत आलो. ता लहानपणी पाासून म्हणजे बघते पण मला न भीतीच वाटते ग सापांची.
हा बरोबर‌ हे.
हा. बाकी सगळं मस्त वातावरण राहते रोवणी वगैरे होऊन जातात एकदम मस्त फ्रेश वाटते तिकडे एकदम.
हा आणि तिकडे म्हणजे शेती आहे म्हणते तू तर त्यांना तर गरजच असेल मग. पावसाची पावसावरच शेती करत असतील ना ते लोक हा तेच.
कसं म्हणजे पावसाळ्यात तिकडे म्हणजे चांगलं राहते म्हणजे तिकडे पावसाळ्यात मग म्हणजे हे काय म्हणतात जे मांस मटण खाणारे असतात त्यांना मस्ं मत छी हे ते मिळून जाते चांगली ताजी ताजी.
हा चांगल आहे ना तू नाही खात का ग म्हणजे नॉन व्हेज नाही खात तु.
नॉनव्हेज नाही खात अंडी वगैरे खाते बट म्हणजे हे वगैरे नाही खात.
ओके ओके.
हा घरी वगैरे खातात माझे मम्मी पप्पा वगैरे.
हा आमच्याकडे पण तसच आहे मी पण नाही. हा आमच्याकडे तसच आहे मी पण. हा मी पण नाही खात आणि माझे हजमेडपण नाही खात तर चांगलं आहे आमचं म्हणजे बनवा व नाही लागत बनवाव लागत. मला तेवढं जास्त हा फक्त पाहुणे वगैरे च हा फक्त पाहुणे वगैरे झाले. एखाद्या वेळेस मी बनवून घेते नाही तर मग तेवढं नाही बनवत आम्ही.
हो.
हा असं आहे मग तुझ्या इकडे. शेती आहे म्हणते तर काहिहि होतात तिथे शेतीमध्ये
शेतीमध्ये कस आमच्या इकडे जास्त करून म्हणजे भाताची शेती केली जाते.
हा तिकडे भंडाऱ्याकडे तेच आहे वाटते तांदूळ हा हा हा बरोबर आहे.
मग माझे आजोबा वगैरे म्हणजे त्यांच्या शेतामध्ये म्हणजे तुडी हे ते वगैरे पण लावत असते. ता तुळी काही त्यांच्या इकडे असते तुळीचे. चने वगैरे लावतात.
हा. चने हरभरा वगैरे लाखोरी वगैरे लावतात वाटते हा चांगलं आहे न ते पण चांगलं आहे.
होती आमच्याकडे पण. तर मा आम्ही आधी लावायचो म्हणजे पप्पा वगैरे चांगले म्हणजे हे बरोबर करायचे. माझे पप्पा पण पण त्यांना पण कसं मॅनेज नव्हतं दुकान आणि शेती नाही का. त्या आणि मग नंतर मग तब्येत पण थोडी नव्हती त्याच्यामुळे मग शेत वगैरे आम्ही बंदच आधी लावायचं हो आम्ही एक एक वर्ष तर आम्ही म्हणजे कसं. भाजीपाल्या वगैरेची शेती केली होती. अ त्यात चवळीच्या शेंगा भेंड्या वगैरे लावायचो मस्त कारली. अ वटाण्याचे दाणे वगैरे मस्त निघायचे तेव्हा.
हा का बडीया आहे ना आणि मग तेच खात असाल तुम्ही.
हो हो जास्त करून आमच्या घरी. तेच मग शेतीच सामान भेंडी चवळीच्या. शेंगा वगैरे कारली वगैरे.
हा बडिया आहे ग.
हा एक वर्ष केली आम्ही त अशी शेती. आम्ही मस्त जायचो सगळेजण घरचेच जायचो भेंडी वगैरे सकाळी तोडायला. घरचेच हा आम्ही. छोटे छोटे होतो न मग त्याच्यामुळे मग पप्पा मला म्हणायचे आपण तुम्ही गेले. की मग तुम्हाला पैसे देऊ नाहिका मग आम्ही पण पैशाच्या याच्या ने मग. आम्ही जायचो तोडायचो.
अच्छा बडिया आहे ना हि अ काय करतात तुझी पप्पा कशाची शॉप आहे म्हणजे
शॉप म्हणजे आमची किराणा शॉप आहे गावाला.
अच्छा अच्छा ओके बडिया आहे मग तू जात का. किरणा शॉपमध्येध्ये वगैरे.
किराणा शॉपमध्ये म्हणजे कसं मम्मी आणि पप्पा जातातपण म्हणजे एखाद वेळा म्हणज जे मी मी जेव्हा राहायची तेव्हा गेली आहे मी मी पण म्हणजे एक दोनदा बघितली आहे शॉप अशी नाही का राहिली पण आहे मागे एकदा काहीतरी तर मला आठवत नाही पप्पा.
तर माहित.
तर आम्ही पंधरा वीस दिवस एखादा आम्ही जायचो माझी छोटी बहिण आणि मी दोघी.
हा का चांगला आहे ना आहे म्हणजे तुला पण एक.
एकदाोबत पप्पासोबत ण जायच पप्पाची मदत म्हणून नाही आपण जास्त करून मग. तिच जाते आता.
होय. चांगला आहे ना.
हा आणखी काय म्हणते?
काय बोज काही.
आणि हे पावसाळ्याचे नाव. कपडे नाही वाडत गो खूप म्हणजे प क वाडायचीच खूप प्रॉब्लेम आहे.
हो ग मी तर वाढवून ठेवते आता काय करू इकडे म्हणजे वाडवायला पण जागा नाही राहत.
हो बरोबर आहे शहरामध्ये जागा नाही राहात गावाकडे तरी जागा राहते पण कस. दहा वेळा मग पाऊसच सुरु होतो मग हा बंद होत तेव्हा लावायचे कप कडे मग आणखी पाऊस आला की आणखी जायच. कारण वाडतही नाही ना मोसम म्हणजे कशी आता एकदम ऊन नाही निघत ना त्याच्यामुळे लवकर वाळत नाही.
हा तेच तर. मी तर घरामध्येच वाडवून ठेवते पूर्ण घर हॉलमध्ये. पूर्ण कपडे वाढवले राहातात कोणी आले कि ते कपडेच ह. मग काय करणार आणि वाडत पण नाही एक एक दोन दोन दिवस कपडे. असं आहे. ते तर चांगलं आहे की मशीनमध्ये लावते तर त्याच्यामुळे ते जास्त म्हणजे ओले नाही राहत.
हा ते म्हणजे थोडे पिळलेले चांगलेच असतात ह हाताच थोडं म्हणजे कसे ते जास्तच मेहनत लागते वाढायला.
हम्म तेच.
हम्म.
हम्म.
अजून मग काय म्हणते इकडे मग तू आता कल्याणलाच असते ना तर मग इकडे अ शॉप पिंग वगैरे तुला करायची झाली तर कुठून करते तू.
शॉपिंग म्हणजे मी फारशी तर शॉपिंग करत नाहीत. इकडे खूप जागा आहेत शॉपिंग वगैरे साठी असे लोक. लोक सांगत कपडे मिळतात चांगले कपडे मिळतात नाही का. माग हे म्हणजे माझे मावशी वगैरे आली होती मग आम्ही इकडे सीएसटी. गेलेलो तर तिकडे म्हणजे जीन्स वगैरे मला दिसले छान म्हणजे छान जीन्स वगैरे हो. त्यांनी म्हणजे पैसे वगैरे पण कमीच होते तर आता बघूयात म्हणजे तस. टाईम पण मिळत नाही म्हणजे माझी बहिणीचा छोटा मुलगा असल्यामुळे आम्ही फारस म्हणजे तडे लोकलचा प्रवास नाही करत ना.
अच्छा ओके.
हा तर जाऊ एखाद वेळेस तिकडे आणि इकडे म्हणजे ठाणे वेस्टला वगैरे पण छान कपडे मिळ मिळतात म्हणत होती. पण आम्ही जास्त करून कस इकडे माझ्या म्हणजे ताईच्या घराजवळ जवळच मॉल आहे. तर आम्ही म्हणजे असं टाइमपास म्हणून चांगलं वाटलं फ्रेश वसं फिरण होऊन जाते थोडं आणि पाहून येऊन जातो कपडे वेगळे कधी पण म्हणजे घेतले आहे. ते घेतो पण मग कधी वाटलं तर नाही का हा. मॉलमध्ये फिरून पण होते म्हणजे थोडं नाही का ऍक्टिव्हिटी टाईप. कुठे जायाला ही काही आहे नाहीतर मग बॉलच हा आणि कसं म्हणजे छोटं टा मुलगा आहे ना माझ्या ताईचा तर त्याला पण छान वाट ते म्हणजे फिरायला आणि मॉलमध्ये कसं गाडी हे ते असतात त त्यातून त्याला इंटरेस्ट वाट.
हा बरोबर ये मग. माझ्या पण मुलाचं तसचे ग त्याला पण म्हणजे मॉलला घेऊन जातो आम्ही तो. तिथेच गाडी नुसतं गाड्या बघत राहत.
हा छोट्या मुलांचं तसंच असतं काहीतरी त्यांना तसंच आवडते गाड्या येते.
हा तेच आणि इथे समोर गार्डन पणे तर तिथे पण घेऊन वगैरे जात असते मी पण आता तिथे पण. पूर्ण काम वगैरे व्हायचंय आणि पावसाळ्याचं कसं जास्त जाणं होत नाही नाहीतर.
हा पाऊसच येतोय ना आणि मग चिखल बघ. गरे ओलं, उल्हास असेल तर मग कसं जाणार नाही का.
हा तेच इकडं शहरांमध्ये थोडा प्रॉब्लेमचे मुलांना बाहेर तळ्यासाठी नाहीतर गावाकडं मस्त खूप मस्त जागा वगैरे राहते.
पुढे जागा असं ती तर लोक खेडतात मग मस्त.
हा तेच ना.
हो.
हुम.
काही आत्ता शाळेबावरे मध्ये जाईल तर होईल चांगलं म्हणजे त्याला वगैरे.
ओम झाला ना आता जाईल ना नेक्स्ट इयरला वेगळे टाकू आता तीन वर्षाचा झाला की. आत्ता दोन वर्षाचा होईल नेक्स्ट मंथ मध्ये.
हा हा अच्छा चांगलं आहे.
हुम बघशील मला पुढच्या वर्षी ला वगैरे. त्याचे पप्पा तर म्हणत होते की आत्ताच बांधून निघ दोन बंद नंतर.
हा हा हा नाही एकदम छोट्या पणी पण म्हणजे कसं दादा थोडा हे नाही वाटायला पाहिजे तर बघ.
हा पण ई हा पण. म्हणजे यांची स्कूल कशी असते आत्ता जास्त नसते ना प्ले स्कूल असते तर एक आठज् घेऊन जायचं आणि ते फक्त खेळतात तिथे काय जास्त ऍक्टिव्हिटीज नाही राहत. त्यांना तर ते पण ताई वाईट नाय ये आज
हो ते पण आहे हो बरोबरे.
एक दोन तासासाठी त्यांना पण म्हणजे चांगलं वाटतं.
हो हो बरोबर ए इंट्रॅक्शन होतं. ते मुलासोबत तर मग त्यांनाही चांगलं वाटतंय.
हा तेच पा पाणी.
तातही लवकर ना मग तशी मुलं एकमेकांच्या सहवासात राहिले.
हा तेच विचार करत होते आहोत आम्ही पण हा आणि इकडं कसं म्हणजे जास्त बाहेर असे खेळायला वगैरे आपण पाठवू नाय शकत तर ते चांगलं होऊन जाईल. अशी विचार करते मी पण.
हो बरोबर आहे शहरांमध्ये हा ऍक्टिव्हिटी साठी श पाहिजे पण मुलांना गावात कसं एक असं गरज नाय पडत तिकडं लोक असं. तर बाहेरही गेलं तरी आपल्याला काय वाटत नाही इकडे कसं भीती भीतीच राहते ओळखीचे नाही राहत ना. कोणाला आपण कोणावर विश्वास नाही करू शकत.